हॅलो, हो ये
आवाज येतोय का म्हटलं? हो हो हो हो आवाज येतोय अ फार लि लिक्विड पण नाही करायचं. आणि फार घट्ट पण नाही करायच.
हां, हा आसं थोडस पळी नी वाढता येईल आपल्याला. आत तुम्ही बोलल्या तसंच आळूचं फत फत करतो ना.
हा हा, तसा टाईप करायचं ओके त्याच फॉर्म मध्ये. तुम्ही पण फोडणी घातली वाटत, फोडणी घातली.
चालूच असत हो ते काय होई होई पर्यंत पप्पा त्या. हा, काल कालही कळत होता भांडी घासतीय. हो बरोबर आवाज येतय एवढ्या लांबून पण जवळ आहे आपण.
हो मी या मानसिक चित. त्र तुमच तयार केलंय तुम्ही कशा दिसत असाल असं. डोळ्यासमोर माझ्या उभं राहतय.
सलवनबाजा फोन.
हो प पर्सनल व आपण व्यवस्थित माहिती बोल बोलू शकतो. व्यवस्थित हो हो हो, त्याच्यात न हं हं हं हं हं, नक्कीच नक्की. नक्कीच नक्की आणि मी अ नाळाच्या वड्या केल्या हा काल आपण बोलत होतो ना. केल्यात आता बघ्या कापू हे करून ठेवल्यात सुकत ठेवल्यात बघ्या म्हणजे. जे आ पंख्याखाली ठेवल्या बघ आता कशा खुटखुीत होतात त्या बाकी. ते आणि पर्सनल व चांगल्या झाल्या तर नक्की फोटो पाठवते.
हो पाठवा की पाठवा.
ते काय असं मामूली कष्ट्या आहे पडक असंच. कौतुक म्हण केलं म्हणून बाकी काय कौतुक मोठं काय विशेष गोष्ट नाही.
नाही व आपण एखादी वस्तू केली का अस असं वाटतं ना की आपण कुणीतरी बघावं. वाटत साहजिक ती गोष्ट.
कारण पहिल्या केल्या त्या माझ्या मऊ झाल्यात. ज केलं तर कुटखुटी झालं तर नक्कीच मला जरा मुठभर माऊस चडेल.
खरंय खरंय ना ते आणि आपण केलेले समोरचे व्यक्ती ''--'' तिला आवडलं कि मग अजून.
हो हो हो हो हो हो, आपल्या मेहनतीला ना. एवढी करतो तर कोणी छान म्हटलं तर सारख. साथक झाल्यासारखं वाटतं आपल्या मेहनतीच बाकी काय नाही.
तर मग पुढच्या वेळेस.
ता काय असं हा तुम्ही काय दररोजच करता काय वेगळं कौतुक. कराय अस पण विचारणी अस पण ते एक वेग पदार्थ केला तर. तुम्ही दात दिली पाहिजे आता तुम्ही वरण भाताला दात देऊ नका किंवा ह्याला नेहमीचे आमट केले. का देऊ पण कधी तर वेगळं केलं. मी अ तोच कधीतरी होणार पण पण छान झाला न ''--'' कि कौतुक करायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपण कोणाकडे गेलो ना तरी पण हा गेलं तरी पण आपण कौतुक केलं पाहिजे नाही. त कोणाकडे दुसऱ्याच पण आपण केलं पाहिजे.
ह खरंय खरंय समोरच्या व्यक्तीला केल्याचं समाधान वाटत अरेव खरच आहे. आपण केलेला.
हं हो हो, तुमची खासियत कसली पावभाजी. खासियत तुमची स्वतःची खासियत पावभाजी तुमची खासियत कशात पावभाजी.
हॅलो,
तुमची खासियत म्हटलं पावभाजी का अरे ख''--''
वडा सांबार छान करते अजून आम्ही लाडू. छान करते मी ते खोबऱ्या कापायचं. खोबऱ्या पाखाचे, परत थंडीचे पण चालतंय हिवाळ्याचे, खारी खोबर्याचे अ हो ते पण करते खव्याचे गुलाबजाम
लाडू थंडीत खातात ना आपण ते किंवा डिंकाचे लाडू
हो खव्याचे गुलाबजाम, गुलाबजाम करते
वा, वा, वा, वा, वा. सुग्रणच हाय तुम्ही का पदार्थ असं नक्कीच वाट ते वेगे फार सोपे नाही येत तेवढे पट करणे तर असे असेच आले, असे नाही आहेत पदार्थ.
हो आता, साखर अंबा पण केला आता ह्या वर्षी परत, साखर आंबा झाला लो साखर आंबा केला. लोणच
साखर आंबा, हां मेठंबा करतात ते माहिती बर त्याच्यामध्ये साखर घालायची ना साखर मग तो गोडांबा म्हणतात तो गुळ घालून करतात तो गोडांबा बरोबर ना. हो, हो, हो, हो हली मुरंबा फारसा होता जाते, फोडी शिजऊन आपण कैरीच्या पाकात घालायच्या बरोबर ना आणि एक लवंगेच्या थोडसा एखादा हे काय एक दोन हे टाकायच आ, थोडा तिक खट, गोडसर पणा असा तेचा येतो जरा, हम्म हम्म, माझ्या त्याची त्याची मला आठवण येते आता तुम्ही बोलल्यावर मला खरंच आठवण आली मुरंबा डब्यात शाळेत हा पोळी बरो डब्यात नेला जायचा ना तो बरा पडायचा हम्
कस श्रावणात आपण बाकीच काही नसतं मग
हो हो त्याच्यामुळे ती ती अची या पारंपरिक गोष्टी उगीच नाहीयेत वाळवण काय हे काय म्हणजे पावसात काय मिळत नाही तेव्हा ते वापरलं जावं या उद्देशाने ते उन्हाळं सगळं केलेलं असतं ऍक्च्युली ह्
भाज्या मिळत नाही महाग असतात मग हे लोणचं साखरंबा
सगळं करतात आंबा पोळी आपण उपासाला खाऊ शकतो फण फणसपोळी खाऊ शकतो नंतर फणसाचे गरे खाऊ शकतो तर सगळ आणि उपास पुढे सुरू होतात या अनुषंगाने देवाने बरोबर तुम्हाला हे केलेलं आहे सगळं घालून दिलेलं आहेत पदार्थ
खरंय खरंय बरोबर आहे आता पावसात मिळत नाही भाज्याही मिळत
हम् हम्म ह् नाही ना मिळत मी तर आमच्याकडे मिळतात पण पावसात जायचंच कंटाळा कोण जाणार? एवढं तु आणि मार्केट व्यवसायला चिकचिकत चिकचिकित होतं कोथिंबी पाला पड ना अस भीती वाटतेय पडायला बिडायला होईल की काय म्हणून, हा हम्म, हम्म हा त्याच्यामुळे उगीच ते अ न हा नसतं काय होण्यापेक्षा न गेलेलं बरं असं वाटत म्हणजे, असं जवळ मिळत पण काय होतं बाजारात गेला की कस होतं चार गोष्टी अजून वेगळ्या बघायला मिळतात, चार फळं वेगळी बघायला मिळतात म्हणजे ते आणत्या येतात त्याच्यामुळे हम्म, हम्म.
कपास कस जे असेल मग ते घेऊन घ्यावं लागतं आमच्या इथे खाली येतो भाजीवाला पण मग कसं
अ साखरेच्या पाकातले काय म्हणालात?
काय म साखरेच्या पाकात ल. हे साखरअंबा
लाड, नही लाडू साखरेचे काहीतरी वेगळां बोलात वेगळां पदार्थ, मी ते विचारनार होते.
खोबऱ्याचे खोबरं. खोबरं पाक.
हा हा हा, ते काय एकतारी काय, किती पाक कसा करायचा? म्हणजे एक तारीख काय? असं दोन तारीख, ओके-ओके. म तो घट्ट हे व्हायला पाहिजेत, बरोबर ना? ह्म हम्म हम्.
लाढू अस रवा
म्हणजे तुम्ही काय करता सा, खोबरं हन, परत सांगा.
हा रवा आपला भाजून घ्यायचा, हा खोबरं पण थोडस तूप नं घालता भाजलं तरी चालतं आणि मग दोन तारी पाक करायचा. रेचा जेवढं सारण मोजलं, त्याच्या अर्धी साखर घेऊन, तेवढा पाक करायचा. हा हा, मग त दोन तारी पाक केला की, हा सगळं घालायचं, वेलची पुढ टाकायची आणि मग ते हां थोडं गाार झालं कि, मग ते बांधायचं लाडू. छान लागतात ते, खूप सुंदर
साखरपकातले लाडू, ओके-ओके म्हंटल ते वेगळं पटकन लक्षात नाही आलं तुम्ही काय बोलात ते. म्हणून म्हटलं विचारूया ह्म ह्म आणि खव्याचे गुलाबजाम बरोबर. खव्याचे गुलाब जाम म खवा तुम्ही विकत आणायचंका, आपलं इन्स्टंट गुलाब जाम मिळतात ना, बाहेर. चे कोणाचे ते गिटसचे? हो-हो. प पण ते कि म आणि चितळेचे पण मिळतात ना? इन्स्टंट मिळालेले, म्हणजे तयार केलेले पण मिळतात, अस चार-चार चे सोळाचे, असे कप हे म-मिळतात, हम्म हम्मम. त्यांचे ते अनारसे पण आले होते ना अधिक महिन्यात, खूप छान होते अनारसे. कोणीत त्यांनी पर्सनल लेव्हलवर वाटत आणले होते कोणाचं म्हणजे स्वतःच नवतं प्रोडक्शन, स्वतःच पण त्यानी नंतर आणलं पण कोणाच तरी पर्सनल आणलं होतं, ठेवलं होतं त्यांनी. ते नेक्स्ट काढले ना त्यांनी, चितळे एक्सप्रेस दुकान आहेत ना त्यांची, तिथेच मिळतात ते, बाकी दुकानात ते विकायला नाही ठेवत, मोनोपली केली. ते म्हणजे, त्यांची सॉस बीस वगैरे गोष् टी सगळ्याच नही मिळत, तुमच्या ह्या दुकानामध्ये नाही मिळत. त्यांच्याच दुकानात ते मिळत. तर ते छान होते अनारसे स-सांगायचं म्हणजे, खूप छान होते खुसखुशीत, हा हा.
अरे वा, हा अधिक महिन्यात तर खूप चांगली विक्री झाली अस
हो हो हो मैसूर, बत्तासे काय म्हणजे काही अ चालतं ना, जाळीवाल काही चालतं. असं म्हणतात, हम् म पण काय ये ना, आ पूर्वी कशी कुटुंब मोठी होती, त्यावेळे तीस-तीन दिले तरी चालत होते, आता दोन माण नवराबायको राहतात. त्याच्यासाठी तिस-तीन घलस किंवा तिस तन काय म्हणजे उपयोगच नाही ना, ज असं. म अ, मग अक-अकरा दिलेलं बरे असं पण चालत. तात ना अकरा, अकरा एट लीस्ट खपतील तरी, तीस तिन किती खपणार. नं, आणि हां आणि गोड खायची आवड पण पाहिजे, हली ची मुलांना म्हणजे ह्यांला एवढं गोड आवडत पण नही. आ आणि एवढं डेली सोप सारख खाणार पण नाही. मा त म्हणजे एखाद दोन - तीन दिवस खातील ते अनारसे - बिनारसे. त्याच्या नंतर तर ते खाण्याची, अ कॅपसिटी पण नसेल. तेव्हा कसं, मोठी कुटुंब होती. सगळे घरात असायचे.
हो. आधी कसं, हो. हॅलो
हो, सासू - सासरे, नणंद, दीर, भावजया. असं मोठा प्रपंच होता. आता तसं राहिलेलच नाहीे.
तस नाही राहिलं. खरय. म्हणजे आता ते तेइच म्हणजे ती खूपच जीवावर बेत
खूप. हो, हो, हो, हो, हो, हो. आता त्यांनी काढले होते, आमच्या एका दुकानात पण ते महाराष्ट्रन दुकान होतं. तिथे त्यांनी ना, पॅक ठेवले होते. पाच- पाचचे. अनरसे पाच, मैसूर अस ठेवले होते, पॅ पॅकेटस. म्हजे ते महाराष्ट् ते तरी पण. ह, ह, ह. मनलं हे बरय ना. चार- पाच खपतात. कस ही खा
तेवढं खाल्लं जातं. एवढे ते तेच खायचे म्हणजे कि, कसं खाल्लं जाणार ओ?
नाही आ नाही. एवढं, जड जात आणि आवड पाहिजे. आता आपल्यासारख्याला आवडय. माहितीय. ते खातील. एवढे नाही प काहीतरी, तरी खातील. एवढे नाही जम ते. हम्म. पण हली ते युट्यूबमुळे, फार प्रस, नाही पण प्रस स्थ खूप आल्या, सगळ्या सणांचं. अगदी, बापरे! ज्या माध्यमाद्वारे. हम्म.
लगेच युट्युबर येतात. हे बनवा ते बनवा. लगेच चालू असत त्यांचं.
हो. आता आम्ही डिस्कनेक्ट करून, करायचा का फोन? का, काय? तुमचा? ठीकय. मी पण जेवते. हा, चालेल. चाल ओके. बाय. बाय, बाय, बाय, बाय.